हा आवाज येत
हा हो हो!
अगं आता मी बातम्या वगैरे, अ म्हणजे वाचते ना रोज. तर अ मी माझ्या वाचन्यात असं आलं की, आपल्या देशाची गेल्या पाच सहा वर्षापासून किती प्रगती झाली आहे असं, की आधी म्हणजे हा!
झालंय तुम्हाला काय वाटतंय?
ह तेच म्हणते मी अ की म्हजे आधी आता बघ दोन, तीन वर्षापूर्वी आपण पेमेंट जे करायचो, कुठं वस्तू वगैरे बाहेर खरेदी करायला गेलो तर, अ म्हणजे अ आपल्याला कॅश वगैरे घेऊन जावावी लागायची बरबर की नाही आ ल्या पण म्हणजे गुगल पे, फोन पे, वगैरे अस वापर करून म्हणजे डिजी टल सान्नाचा वापर करून आपण करतो, तुला काय वाटतं.
एकदम बरोबर आता उदाहरण म्हणलं की आता एका छोट्या टपरीवर पण आपण चहा प्यायला गेलो कि किंवा भाजीपाला कुठलं पण आणायला गेलो, की त्यांच्याकडे पण क्यू आर कोड असतोय तर कसं आपण बिन पैसे घेता कुठे पण जाऊ शकतोय, आणि सोपं झालंय ते सगळं.
हो नक्कीच, नक्कीच, आणि अ दुसरं काय म्हणशील आता अ गाड्या वगैरे आहेत आपल्या, जसे की आधी पेट्रोलच्या गाड्या होत्यात. ता ह्याचे झालेय. तर काय म्हणतात इलेक्ट्रिक गाड्या तर हबद्दल तू काय म्हणशील.
हो एकदम बरोबर आहे आणि त्यांच्यामुळे धूळ पण कमी निघतोय तर ते पण एक चांगलं आहे. इलेक्ट्रिक गाड्या निघाल्यात. आणि दुसरं म्हणजे ते भारतात आता ट्रेन पण वंदे मात्रम निघाली आहे.
हम.
ते पण एक विकास चांगला झालाय आपल्या भारतात
बरोबर.
अधी कसं पूर्वी मुंबईहून नागपूरला जायला कसे पंधरा सोळा तास लगायचे. तर आता ते एवढे सेमी एक्सप्रेस जे गाड्या निघाल्या आहेत ते आठ नऊ तासात आपल्याला पोहोचवतात.
नक्कीच नक्कीच. अ हे तू हे म्हणशील ट्रेनच्या बाबतीत म्हणशील किंवा बस वगैरे बसच्या बाबतीत वगैरे म्हणसे तर तेच अ आपल्याला म्हणजे प्रगती झाल्यासारखं वाटतय नाही का?
हो रस्ते चांगल्या झा झाल्यामुळे तर कारखाना वगैरे पण चांगले झालेत खूप मोठे मोठे कारखाना पण आहेत आपल्या भारतात आणि कसं एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी आपण टायमावर पोहोचू शकतो.
हो बरोबर. आणि आता तसच म्हणजे डिजिटल साधनांचा भरपूर वाप तर आता होत चाललाय मला वाटतं. ते तर सगळ्या घरातच झालं असल. लॅपटॉप म्हणा, किंवा आता टॅबलेट्स वगैरे भर काही अशी साधना आलीत की ते प्रत्येक घरात आणि मुलं असले की ते असतच मला असं वाटतं.
हो ते तर आहे आणि कसं? आधी जस आता कस मोबाईल मुळे तर खूप सोय सुुविधा झालीच आहेत. तर आपण आता कुठे जायचं असेल तर आपल्याला ते ट्रेनच ऍप असते ना. कि किती वेळा येणार त्याच लाईव्ह लोकेशन आपल्याला दिसतंय तर त गोष्ट चांगली आधी कस माणस त उशीरा असायची तर तासन तास जाऊन स्टेशन वर बसायचंय. तर आता त्यांना कस सर लाईव्ह लोकेशन दिसतय, आणि त्यांचा वेळ पण वाचतय, आणि त्या टायमावरच त्यांनी जाताय स्टेशन वर
हो बरोबर आणि ती एक गोष्ट झाली. परत आपण मोबाईलवरून आता समोरच्याचा आता तो कुठे आहे तुझं लोकेशन सुद्धा आपण ट्रॅक करू शकतो. आता नाही काय आता आपण बऱ्याच बातम्या वगैरे ऐकतो वाचतो कि कोण किडनॅप वगैरे झालं असेल कि पोलिस तर त्याच्या थ्रू त्याच्या मोबाईल थ्रू त्याचं लोकेशन ट्रॅक करून बरोबर त्या ठिकाणी होऊन. अ त्याला शोधून काढतात परत काही गुन्हे वगैरे घळत असले. कि त्या गुन्हेगाराचा मोबाईल घेऊन त्याने म्हणजे कुठे कॉल केला काय काय त्याच हो सगळा डेटा काढून वगैरे ते सगळं आपल्याला म्हणजे माहिती मिळत असते नाही का?
हो एकदम बरोबर. आणि दुसरं एक विकास एक चांगला केला आहे ते आयुष्यमान का होता बघा आयुष्यमान कार्ड काढायच. आम्ही पण सगळ्यांनी काढून ठेवलय घरच्यांनी तर ते कस सर कार्ड काढून ते पाच लाख पर्यंत उपचार मोफत मिळते माणसांना तर एक चांगलं आहे ते पैसे पण वाचतात आणि गरीब माणसाला ते चांगलं झालंय. दवाखान्याचा एकदम खर्च माणूस एकदम कुठन आणणार ना.
बरोबर बरोबर आणि ते त्याच मला वाटत काहीतरी अटी आहेत वाटतं ना त्यांच्या कुठले तरी आजारच कव्हर होतात त्याच्यात
हो. तरी पण तर काम तर येते ना ते पाच लाखापर्यंत मोफत आहे तर ते चांगलंच केलंय त्यांनी
हो हो बरंच आणि आत्ता जर बघितलं तर म्हणजे गेल्या आठ दहा वर्षापासून मला तर आपला म्हणजे भारत पुन्हा वेगळाच वाटत. तो कारण आपण लहान असू तेव्हा कस होत. आणि आता कसं आहे. बरोबर कि नाही. आता लहान होत. तेव्हा अगदी म्हणजे शाळेत जायला पण आपल्याला काही कशा सोयी सुुविधा नव्हत्या आणि आता त्याच शाळा म्हणजे झेडपीच्या शाळेत तू बघशील. तर डिजिटल बोर्ड वगैरे सगळं आणलंय अगं मी गेले ना. अ.. आईकडे तेव्हा भावाचा मुलगा जातो तर त्या शाळेत मी बघितलं किती? डिजिटल अक्षरशः डिजिटल बोर्ड आहेत म्हटलं अरे बापरे आम्हाला
अ डीजिटल बोर्ड आणि म्हणा असं कॉम्प्युटर्स वगैरे आले आहेत त्यांना खूप असं ऑनलाईन पण खूप आता माहिती मिळत आहे तर खूप सोपं झालंय ज्ञान घेणं.
हो तेच ना म्ह म्हणजे म आपण म्हणत नाही का आता विकसित भारताकडे वाटचाल आपली होऊ लागली असं.
हो एकदम बरोबर. तर म्हणजे गावाकडचे पण आधीचे कसे मुलगा मुलगी म्हणा किंवा घरी बसून पण त्यांनी जगातील कुठल्या पण असं वेबसाईट वरून युट्यूब वरून म्हणा असं ज्ञान घेऊ शकतात किंवा ऑनलाईन क्लासेस असतात कुठला कोर्स करू शकतात. त्यांना म्हणजे बाहेर जाऊनच करायचा कोर्स अस नाही. त्यांनी घरी बसून पण ते करू शकतात ते एक चांगलं झालंय.
हो आणि त्याच्यामुळे घरून अस घरून वगैरे क्लास ऑनलाईन असला ना. कि पोरांचा टाइम वगैरे पण वाचतो त्याच्याने आणि पोरां म्हणजे असं थकत नाहीत जास्त करून मला कारण माझा मुलगा आहे त्याच्यावरून मी सांगते की ऑनलाईन क्लास फायदा होत. आणि पोरांमध्ये पण म्हणजे अ ते उत्साह वाढत राहत हो ते नाही का म्हणजे मुलं नाही का जास्त करून टी व्ही आणि स्क्रीन जास्त
आणि आताच आ आधीच म्हणायचं तर आत्ता आणि आधी कसं खूप जास्त करून घरात चुलीवर जेवण करायच्या महिला तर त्यांना तर आता ते सगळ्यांकडे गॅस आहे. तर ती एक गोष्ट चांगली झाली आपल्या भारतात सगळ्यांना ते सरकार दिले एल पीजी गॅस
हो हो आणि अजून दुसरी गोष्ट म्हणजे आता नाही का सरकारने पण आपल्याकडे
हम.
एक योजना काढली होती की रिक्षा चाल महिला जर रिक्षा चालवतील. तर त्यांना काहीतरी सरकारकडून सबसिडी दिली जाईल असं. तर आमच्या शहरात भरपूर काही अशा अ महिला आहेत की त्यांनी त्याचा लाभ घेतलेला आहे.
हो आणि अजून योजना आमच्या इकडे तर एक आलती मला लक्षात आहे मी पण फॉर्म भरलेला. तर अमृत स्किल सेंटर म्हणून एक होत योजना तर त्यांनी आता कस लेडीजसाठीठी चालू केलं तर आणि बँक त्यांना लोन पण देणार. आणि दोन वर्ष ते बँकच भरणार तिचा व्याज काय असणार. तर ती पण एक स्किल चांगली होती म्हणजे पार्लरच त्यांनी शिकवणार महिलांना किंवा ज्वेलरी मेक कुकिंगचा कोर्स होता पंधरा दिवसाचा आणि कुकिंगचा होता त्याच्यात बेकिंग केक्स बनव केक्स केक्स करायचे तर म्हणजे कस सारखं तर म लेडीज घरी बसून काय तर आपल्या स्वतःच चालू करू शकतात व्यवस
नक्कीच जस तू आता म्हटली की केक च कुकिंगचं वगैरे तसेच आमच्या इ सोसायीत पण क्लासेस वगैरे येत राहात.
हा तर ते एकदम मोफत असते आणि त्याला एक रुपये पण भरायला लागत नाही आपल्याला.
हो नगरपालिकेचं असतं ते त्याच्यात काय आधार कार्ड वगैरे आपला नंबर द्यावा लागतो त वाटत आणि आमच्या इथं ते आलेले म्हणजे आरी वर्क असत ना माहिती असेल ना आरी वर्क वगैरे तर त्याचे क्लासेस आले.
इकडे पण केलत त्यांनी.
हा हा.
मी पार्लर साठी दिलत ना
हो तेच ना म्हणजे आधी कसं होतं ना म्हणजे आपण विचार जर केला दहा बारा वर्षापूर्वी तर म्हणजे महिलांना एवढं पाहिजे तेवढं म्हणजे एवढं वाव नव्हतां बाहेर योजना वगैरे पण नव्हता पण आता जर बघितलं तर आता भरपूर प्रकारे ग्रोथ झालेली आहे मस्
हो विकास झाला भारताचा चांगला आणि अजून करत आहेत. आणि अजून दुसरं आठवत आधी कसं महिला पाण्यासाठी विहिरी डे जायचंय लांब जायच क क वगैरे धुवाय तर आता खूप जणांचा घरी नळ वगैरे आहे अस घरात सोय सुविधा झालेली आहे अजून काही भागात नाहीये पण तिकडे पण अजून चालू आहे विकास
हो तेच ना आणि आता तू म्हणते जसं काही म्हणजे घरात हे. मशीन हे लावून काय म्हणतात मोटर वगैरे लावून ते काम वगैरे पट तसच आता गावाकडे पण अस काही सुविधा आहेत. जसं की सोलर पंप सोलर पंप म्हणा आता ते नवीन योजना काढलीय सरकार. बऱ्याच शेतकऱ्यांनी वगैरे लाभ घेतला आहे आणि ते पण म्हणजे एकदम छान आहे मला तरी वाटतं शेतकऱ्यांसाठी
हो बरोबर आहे आणि दुसरा एक वीज पुरवठा आधी कस संध्याकाळ व्हायची. तर वीज लगेच जायचे आधीच्या आधी एकदम काळात आता कस जरा प्रग- झालंय आणि आता गावातमध्ये पण एवढं लाईट जात नाही.
हो बरोबर तू म्हटली तसं. कारण गावात आधी कसं व्हायचं थोडस आता ह्या पावसाळ्यात तर जास्तच त्रास व्हायचा. कारण थोडं पण वारा वादळ आलं की लगेच दिवस दिवस भर लाईटैे गलेली. हो गायब राहायची तस आता आता भर पाऊस जरी असला तरी ते गावकऱ्यांना म्हणजे टेन्शन नस की लाईट जाईल की काय असं म्हणजे एवढा विकास झालेला आहे हो.
हो आणि ग्रामीण भागात महिला ते बचत गट पण करतात ते पण चांगले त्यांच्यासाठी ते कर
हो हो हो तेच बचत गट वगैरे ते सगळं मिळून म्हणजे ना काहीतरी व्यवसाय तरी करू शकतात. ते बचत गट मुळे हम् व्यवसायाला पण चालणार.
फार पैसे पण बचत होतात.
हो हो आणि ते गृहिणींसाठी त चांगलंय मला वाटतं म्हणजे त्यांचा स्वतःचा खर्च तरी निघतो त्या त्यामुळे नाही का हम् तेच बाकी मग दुसरं अजून म्हणायचं गेलं तर हे बस बसचे पास वगैरे आ ता आमच्या इकड आहे ना पोरांना म्हणजे पाचवी तर दहावीच्या पोरांना आहे ना अ असं महा महानगरपालिकेकडनं फ्रीमध्येध्ये बसच्या पासेस भेटलेल्या आहेत.
बरोबर आहे आणि दुसरं अजून वाटतं की आधी कसं आपल्याला नाश्ता वगैरे खायला जायचं असायचं तर, बाहेरच आपण जाऊन खाऊ शकत होतो घरी काय मागवायचं काय नव्हतं. तर आता ते पण एक आले आता तर खूप झोमॅटो स्विगी वगैरे असले खूप, ऑनलाईन ऍप झाले घरी बसून माणूस काय पण खायला मागू पण शकतोय.
हो आणि पटकन भेटत पण ते आणि त ह ऑनलाईन व म्हणजे ऑनलाईन मु पण एकदम सुकर झालेलं आहे. जीवन आणि हे सगळं वाटलं पण नव्हतं आपण नाही का मागे वळून बघितलं दहा वर्षापूर् क आपलं म्हणजे आपल्या देशाचा एवढा विकास होईल असं. एवढा विकास मिल तेच पण
तर कसं गरीब माणसं पण आता कसं? सगळं डिजिटल मार्केटिंग झाल्यामुळे तर गरीब माणसाला पण कसं? बँकेचे व्यवहार वगैरे सगळं करायला येतय तर ते एक चांगलं झालंय. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो.